हा बोला त नमस्कार ताई. बस मजे ते समर्थांचे कृपा आहे. सगळे
हो ना ह हा आणि मी काय म्हणत होती. आज आपण आपल्या कुटुंबामध्ये म्हातऱ्या व्यक्ती असत वृद्ध, अ तर त्यांच्याविषयी आपण बोलायचं का? की त्यांना कशी वागणूक वगैरे दिली जाते. हे की नाही हा. तर सगळ्याच घरामध्ये असतात. ना कुटुंबामध्ये वयस्कर व्यक्ती पण तुम्हाला काय वाटतं आता कुटुंबात त्यांचं स्थान कसं राहिलेलं आहे?
त्यांचं स्थान तर आता एकदम वेगळं राहिलेलं आहे. आता
हो ना. मला असं वाटत आता त्यांच स्थान जस शून्यच झालेलं. आहे कुटुंबातलं हा कारण काय झालेलं आहे. की पहिले एकत्र कुटुंब होत. एकत्र राहायचे भाऊबंद त्यावेळेला व याळे व्यक्तीना समजा मोठ्या व्यक्तींना नाही. तर स्थान असायचं त्यांच्याकडेच हक्क असायचे. निर्णय वगैरे घेण्यायचे सगळे, आणि त्यांना मान पण द्यायचे पण! जसे जसं. विभक्त म्हणजे असं वेगवेगळे व्हायला लागले. भाऊ आता दोन, तीन भाऊ असले. तर तर तर ते वेगवेगळे होतात. मग त्याच्यामुळे काय होतं? ते वेगळे राहायला लागले. कि अ त्या अ लोकांची आईवडिलांची जबाबदारी ना? सांभाळायला आता ते नको म्हणतात. तू सांभाळशील का, मी सांभाळ.
हा. हा. हा असं म्हणतात. ते भाग पाडतात ते तूच घे बो मी काही घेत नाही. मग त दुसरा म्हणतो मी नाही घेत तूच घे मग तो तिसरा म्हणतो मी काय खोून घेत. म्हटलेलं मी काही घेत नाही. म मग मी उद आश्रमा मध्ये पाठवून
पांडत ओ.
एक गोष्ट हे माझ मन त म्हणत असं. की पण ज्याच्या हिशश्यावर कधी आई वडील आलेत ना या दोन भाऊ, असो चार भाऊ असू, या तीन भाऊ असू
हम्.
ज्याच्या आुष्यावर आई वडील कधी आलेत ना? तर त्याने भगवंतच आले असं समजून घ्यायचं. एक गोष्ट माझे माइंड असं सांग म्हणजे माझं डोकं असं म्हणत.
अहो पण म
पहिल्यापासून त्यां आप ला सगळं गोष्टीचा अनुभव असतो. परत दुसरी गोष्ट आपल्या मुलांकडे बी लक्ष ठेवतात. घर पण आपलं होगळं असत.
आणि तिसरी गोष्ट म्हणजे कोणी बी आलं ना, तर पहिले. आपल्या घरी येत. त्यांच्या नातेवाईक त्यांच्या मुली, त्यांचं कोणी आत्या त्यांचा मामभऊ, फुई भाऊ, मावज भाऊ, मावजदीर त्या पहिली चला भो दादांकडे जाऊन येऊ आपण. त्या निमित्ताने कोणी बी आपल्या घरी येतं ग असं!
आणि कसं आहे. की आपण त्यांचा कंटाळा करायला नको ना? कारण की आज त्यांनी आपल्याला जन्म दिलेला. असतो लहान हाताला धरून लहानच मोठं केलेलं असतं, शिक्षण दिलेलं असत, नोकरीला लावलेलं असत. आणि त्यांची वेळ येत त्यावेेळेला आपण त्यांना हिडीस पिडीस करायचं, त्यांना म्हणजे चांगलं नाही वागवायचं. त्यांना जेवायला वेळेवर नाही द्यायचं, ह्या गोष्टी ह्या गोष्टी ते आपण करायला नको, आणि त्यात त्यात दोन तीन भाऊ राहिले. तर मग आई वडील राहिले. तर तू दोन महिने, चार महिने, तू सांभाळ... दोन महिने तू सांबाळ, तीन महिने तू सांभळ, म्हणजे अक्षरशः त्या आईवडिलांची वाटणी करून घेतात मुलं कि बा दोन महिने तू सांभाळायचं तीन महिने तू सांभाळायचं च तीन महिने त्या सांभाळायच म्हणजे त्या म्हातार सुद्धा त्यांची आ आळीपाळीने सांभाळतात त्यांना वाटणी करून घेता म्हातर्पणात त्यांना वेगळं करत त्यांची ताटातूट करता हे पण नको ना त्यांना असं करायला रागराग करतो त्यांची तब्येत बरी नसली किंवा ते आजारी असले तर त्यांना दवा खण्यातेत नाही गोळ्या औषध देत नाही म्हणजे हे गोष्ट करतात पैसे तर त्यांच्याकडे नसतात पेन्शन वगैरे असले तर उलट मुलंच ते पेन्शन घेऊन घेतात आणि तेच खर्च करत त्यां त्यांना हा तेस ना
आई वडिलांचा कधी दवाखाना म्हटला तर हा तुम्हाला मग दवाखाना लागत
ह् हो ना तुम्हाला महिन्याला एवढा खर्च लागतो तुम्हाला असं लागत आणि मग रागराग करतात आणि मग गोळ्या एकदा आणायच्या नाही तर अर्धवट आणायच्या मग अश अशा गोष्टी करता आणि आणि जे नातवं एखाद्या कुटुंबामध्ये म्हणजे वडलांच्या आई वडिलांच्या म्हणजे आजोबांच्या अंगावर खेळलेले असतात आता तर आता आई वडील तर असे करताय कि त्या ना जाऊ देत नाही त्या आजोबांकडे की नाही बा जाऊ नका त्यां असं असत तेच तसं असतं त्यांचं आमखं असतं
त्यांच्या आतरुणावर बसायचं नाही त्यांच्या जवळ जायचं नाही जास्त त्यांचा ग्लास पाण्याचा तूप्याय घ्यायचा नाही धुवायला ठेवायचा
वेगवेगळ ठेवाय हा त्यांचे शिकवण असते मुलांना सुद्धा त्यांच्याकडे जाऊ देत नाही आणि काय होतं म्हात्तारपणामुळे थोडस मानसिक हे होतं वि मरण होत म्हातारी लोकांना मग त्यामुळे त्यांना ते काही काही गोष्टी आठवत नाही आणि त्याच्यामुळे पण रागराग करतात आणि त्यांनी एखाद जर काम सांगितल मुलांना की हे कर तर दुर्लक्ष करतात म्हणजे यांचा पैसा घेवून यांची इस्टेट घेवून सगळ घेवून सुद्धा ते मुले त्यांचे ऐकत नाही आणि त्यांना वृद्धाश्रमात पाठवतात हे बरोबरच नाही की नाही असे काही ठिकाणी तर शिवीगाळ करतात
तेच
काही ठिकाणी
ताई हे याला ज काणे कारणी भूत आहे ना याला
हा
याला फक्त अं जर आता म्हणायला गेलं तर आपलं म्हणजे अ सुनबाई असते घरात
हा हा
ती असं दोन भाऊ असो या चार भाऊ अस त्यां बायात असत दोन तीन बाया असतात त्या तीन भाऊ असले तीन बाया असतात ते एकमेकाच शीक शिकू शकतात ही अशी वागली ना मी पण तशीच वागेन हम्म आणि जर चांगली जर एखादी असती तर जाऊ जा त्यांना वाग
वागता ह बोरे हा.
पण यांना पकडून घेऊ आपण यांना धरून चालू जाऊ दे आपल्या आई वडिलांनी आपल्याला काही तसं सांगितलं नाही आपण हिला यांना सांभाळू
तेच ना.
असं बाकीचे एखादी असतात कोचित मध्ये असत असे असतात बाकीचे.
आणि नेमके ते करतात मग त्यांना बाकीचे म्हणतात अजून तू असंच केलं नाही तू तसंच केलं नाही अजून ती करते अजून तिच्या मनामध्ये असा गोळ घुसतो. की अरे मी करते हे बाकीचे तर करत पण आणि अजून मला हे बोलायला बी तयार होऊन जातात. यंदा बी बोलायला तयार होऊन जातात एक गोष्ट असं तिच्या मनात बी तोच प्रॉब्लेम घसून जातो तोच मनात मध्ये घसून जातो.
पण मग आता सुनांनी पण आपले आईवडील तसे ते हे हे पण आहेत. आपल्या कसं वाटतं की आपल्या आवडलांना म्हणजे आपल्या वहिनीनेच चांगलं वागवलं पाहिजे असं ठ ठेवलं पाहिजे मग तस मग हे पण हा. तसं हे पण नवऱ्याच्या आईवडील असतात ना तुमचं पण कर्तव्य आहे ना आपल्या आईवडिलांविषयी जसं वाटतं तस आपल्या सासू सासऱ्यांचं करायचं.
मग भा भाऊ भाऊंचं तर काही म्हणणं नसतं पण बाया हे जास्त त्यांच्या मनामध्ये चरक असतात.
करत असता आणि कस आहे ना की तुम्ही देव देेव करता हे करता आणि यात्रेला जाता अरे आई वडिलांना घरामध्ये नीट वागवत नाही. नीट हे करत नाही आणि देवाला यतात आणि तिथे दान देतात एवढं एवढ्या आपण बघ किती मोठं मोठं दाण लोकं देत असता, पण मग त्याचा उपयोग नाही ना त्या आई वडिलांना च तुम्ही देव समजा.
मग आई त्यांची त्यांचीच तुमची वाली पंढरपूरची वारी त्यांची त्याच्याजवळ
हा तुमच्या जवळय तेच ना.
आई वडिलांची सकाळी संध्या नाही संध्याकाळी सकाळी पाय पडायलाच पाहिजे आई वडिलां
पडायला पाहिजे आ
चे आई वडिलांचे पाय पडले तर आपले पुढे बी मुलं चालून आपले सुद्धा पाय पडायला लगेच ते बघून लगेच बघतात कॅचअप करता अरे माझे पप्पा त्यांचे आईचे पाय पडत होते बाबांचे मी पण पडतो पप्पांचे पाय.
अनुकरण करतात ना मुलं.
हा असे अनुकरण करतात आणि आपल्या भारत संस्कृतीमध्ये हे च मागे गोष्ट जाते ही सगळी. आपण पहिल्या पाासून मुलांना जर श्लोक दिले. पाय पडायचं आपण जर स्वतः पाय पडले सासू सासऱ्यांचे आई वडिलांचे तर मुलं बरो बरच आई वडिलांचे आपले पाय पडतात, आजीबाबांचे पाय पडतात. आणि आपण जर देवाचं नामस्मरण केलं मोबाईलमध्ये चांगल्या देवा
तसान हम्म, आणि पूर्वी कस मग ते आजी आजोबा गोष्टी सांगायचे मुलांना वळण लागायचं चांगलं चांगलं. आता तसं काहीच राहिलं नाही मग मुलं फक्त मोबाईल आजी आजोबान जवळ जाऊ देत नाही तर मुलं फ त मोबाईल आणि तेच खेळतात. आणि काही काही मुलं वाईट वळणाला लागून जातात त्यांना कळत नाही काही नाही. असं होत ना? त्यामुळे म आणि कसय ना? म त्यांना आता तरी पण आता सरकार भरपूर कार्य कर तय बा. वृद्धानसाठी परिस्थिती सुधारायसाठी. त्यांच्यासाठी केलंच पाहिजे. असं माझ- मत आहे. कि बुवा त्यांना कुटुंबात एक स्थान द्यायला पाहिजे. त्याना. सगळ्यांनी त्यांच व्यवस्थित केल पाहिजे. आता कारनी काही काही योजना काढलेल्या आहे की नाही? आता एसटी गाड्या ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रवासासाठी फुकट आहे. काही वैद्यकीय सेवा पण देतात. हां अर्धा तिकिट देता. काही खाण्यानं मधे फुकट आहे काही काही गोष्टी. बगीचे वगैरे बांधतात- तिथे जाऊन ते मित्रांबरोबर वगैरे गप्पा बिप्पा मारू शकतात. अशा गोष्टी होतात. तर तेच मला असं वाट- त की बा आई वडिलांना आपल्या म्हणजे आपलं कुटुंब आहेत- ते कुटुंबच असतं ते. पण त्यांना ते वेगळे पाडतात मुलं- तर तसं न करता आपले आपले आई वडील आपले कुटुंब हे- असं करून त्यांना घरात पण मानाचं स्थान द्यायला पाहिजे. असं माझं मत आहे. तुम्हाला काय वाटत?
मत वाटत ताई मला.
तेच ना म.
मुलांना चांगली शिकवण द्यायची. ही आताची पिढीए. आता कसं कसं ऐकायला मिळतय- संस्कार बोलणं आपण जर- पहिल्यापासून जर मुलांना तसं लावलं तर मग ते पुढे बी - पिढी बी परंपरा तरी चांगली जाईल न ती? आणि आपलं महाराष्ट्र- आपलं भारत देश संस्कृती ही चांगलीच-
चांग आहे. हं.
आता जर आपण भगवंताचे गाणे नामस्मरण वगैरे देऊ- तर पुढे चालून ते बघू. आपल्या देशासाठी चांगलंच आहे भारतासाठीच-
ताई तुमच्याशी बोलून मला खूप छान वाटलं. धन्यवाद. हम हा.
आमच्याशी. धन्यवाद ताई.
धन्यवाद.